होच ना टास्क कंप्लीट
होय करते की
माझे खरं रिंग होते खर आता त एवढ्या जणांना कॉल कररं फोन तस नाही की
काय झालं
कॉल केल खरं कोण उचल तच नाही कलं
अगर नाही पहिला त्यांना साधा कॉल करून सांगायला पाहिजे ना ऑनलाईन पाहिजेत की प्रत्येक जण कार्यापर
अस ह खरं तर साक्षीने केल्या ना तसंच केली ती त कसं काय कंप्लीट झाली काय
अगर आप असं की मी अस फोन करणार आहेू का म्हणून आणि मग करायचं नाही तरर मग ते सगळं वाया जाते बुजेकॉण
अच अ मनातून काय कळ चालतं पाहिजे कसं कराय कारण कोण कोण आहे कसं कसं फायदा ओळखायच ते कोण आहे कोण नाही ते
एखाद ववस साक्षीलाच विचार की तिच्याकडे कुठले कॉन्टॅक्ट असतील ते घ्याणेकर काय अ चला वीकवाचालेका तसकोचाले
आज आता मी न ज्या वगैर केलेलं ते कोण उचला नाही सर पुढं पुुढच गेलं की ते असं थांबलं नाही त्या जागेला
हा मग तेच किंमत तर झेरो झ दाखवत जाते म त्याच पेमेंट पण येणार नाही ना तुला ते वायात जाते
हा ते तिनं म्हंटली तसच करायचं नुसतं आपणच बडबडायचं म्हंटली काय तर मगं ते फोन उचलायला पण तर पाहिजे आता मला कळाल तू पुर फोन उचलल्यावर कि बाबा उचलतच समोर क
फक्त ऑनलाईन असल तर कळतय नाही तर नाही कळत असं आहे
त्यां त म्हटले की नाही कोण उचलत नाही पण आपण एकटं बडबडायचं काय तर ते म्हटलं ते टम पण ति येत नाही म्हटलं झिरो झिरो या लागले काय कराचं
असं थोडी नाही उचलतात फोन
म्हणजे तुझ्या ओळखीचा कोणकण आहे त्याच्यामध्ये
माझ्या ओळखी जर माझे फॅमिली मेंबर्स आहेत सगळे मच्या कॉलनीतल्या बायका वगैरे मी त्यांनाच फोन लावलेला
हा ह
नाहीतर मग तुझ्या को दुसऱ्या जवळचे मित्र मैत्रिणी कोण पण अस ना त्यांना सांगायं कार्य प डाउनलोड करा
अग माझ्या बहिला सांगितलं काय ते डाउनलोड करायला तर तिच्यात का झालं ते तच्यामुळे
ते मग सांगून मग प्रत्येकाला फोन करायला पाहिजे तुला मी पण तसच के आपले बीसीएचे आहेत खूप जण ज्यांच्याकडे आहेत कार्या
बा पाहिजे आता गर एकजण करते आता काय घरातचून टाइमपास होणे म्हण ते तीन हजार रप
हा ते हे झालं नाही का तुला ट्रान्स्क्रिप्शनच
कुठलं
ते अजून काय की आहे ट्रान्स्क्रिप्शनच म्हणजे ज्यांनी ज्यांचॉ कॉलवर बोलात
हा हा अजून माझ कॉलच सबमिट झालेलं नाही ते झाल्यानंतर येणार ना ते
म्हणजे दोन हजार रुपयाचा आधी आलता त्यानंतर
काय आला नाही ब मला दोन हजार
दोन हजारच्या केले असलिस तर त
हा
मग एकदा त्यांनाच विचारून बघतो काय म्हणतात
नाही कर ते आता एक एकण ते कार्य प मी डाउनलोड करा सांगल का त्यांचं ते प्रोसेसच आहे ना
त्यांना कळत नसेल ग मग अस झाल असेल त्यांनां जरा व्यवस्तीत इट्र क त्यांना स्क्रीन शॉट वेगरे पाठवा मग सां
प्रत्येकालाच कळायला असं नसते
साक्षीने सांगलं की साक्षीचं ऐकलं माझं तेरा कोल भुकड गेल तेराश का बर काय उगच काय आहे उगच झालं बर- ह परत पण करता येत नाही ते
एकदा झालं की झालं
तर ते एडिट केल्यावरत तर मोबाईल नंबर दुसऱ्यांच टाकला तर
एडिट करताच येत नाही ग तुला कोण
येतत क खरा आता मो मोबाईल नंबर दुसरा टाकता येतो की आपल्याला
अगं होय पण त्यांना कॉल लागायला पाहिजे ना एकदा तुझ एकदा तू फोन केलीस आनि‌ मी फोन उचला नाही अशी फोन कट झाला तर झाल तुझं शंभर रुपये गेलच तिथं
गेला ना कि त आता हेेत तेरावा आहे तुला लावलेला
तेच की मग असंच होतय
मी एवज निवनत म्हणावलं हे काय सोपंच आहे म्हटलं नुसत कॉल लावायचं उतर काय नाही बोलायचं क करायचं झालं स्वप
नाही
साक्षी पण अस कल्या म्हून त टास्क सबमिट हो झाले तिं पण हो तासग
असाय ते आम्हाला पण लई ताप झालाय मी पण किती आत्ता नऊ कॉल केलोय फक्त मी आणि कुणाला केल पण नाही परतत
एवढं दहा मिनिट बोलणार काय
होता म किता म्ह ओडा उसर बोलाला तीन मनिट काय बोलाय ददा कुठले तु्ही माहिती असते तर त काय वाटत नाही ग
हा आणि कस आहे माहीत काय आता जे काय आता बोलणार ना आपण हे सगळं रेकॉर्ड होतय आणि रेकॉर्ड करून त्यांनी पण ऐक आणि मग जर व्यवस्थित असलं तर पेमेंट मिळते आणि हे कॉल्स पण काणी ट्रान्सलेशन टास्क साठी जातात आणि मग तिने ऐक कोण ते लिह त्यात म्हणजे ते टाईप करायच असते आपण काय लिहिलं ते स्पष्ट कळाव म्हणून मग परत आणि त्याच्यावर प्रोसेस होत आणि मग पेमेंट हो ते
मग कशासाठी असेल हे काय
अगं एआय साठी आहे ग
आपला आवाज युज करतात
नाही आपला आवाज नाही यूज करत काहीतरी याच्या डेव्हलपमेंटसाठी अस च मला पण नाही माहितीये नेमकं
हो सोड पैसे एवढं द्यायला म्हटले काय तर त्यांचा फायदा पण असणार आहे
हा ते ए आय साठीच वापरा लागल्यात त्यांनी ते त्यांनी सांगितलं पण नेमकं याय मध्ये याचा युज काय ते नाही माहीत मला
हा हे खर तुम्ही हच ग्रुप तुझ्या अंडर काढलेलीस काय मधी
हो काढलेलो की मी पण काढलेलो ग्रुप माझ्या अंडर
हे कसं करायचं
ते झालं आता नाही ते तव्हाच होत तात्पुरता होत मॅनेजमेंग साठी आता बंद झालं आता ते तवा होतं क गरुप काढलं हा नाही ते किती जणांना ऍड केलंय त्यांनी टास्क कंप्लीट केला की तेवढे पैसे पण आपल्याला मिळत होते
ह ह
तेवढ्या सगळ्यांचे प्रत्येक टास्कचे पैसे काय झालं.
आता कोण करत नाही म्हटलं एवढं टास्क तर एवढंच कॉलेज पर्यंत करत होते
होय.
एक जणच करतायत मोजकी
नाही करणारी करता नाही म्हणजे नाही पण जे जे कंटिन्यू आहे त्यांना आता मी आतापर्यंत कार्य वर्ण पाच हजार तरी मिळवलो की
होय मिळवले की तेवढं
तेवढं झालं निवत आणि आमची मम्मीला पण ऍड केल. तो मग आमच्या मम्मीन पण तेवढं पाच हजार कमवली. आमच्या वहिनी आहेत.
झालं या म
बास झालं ना तेवढं.
होय लाडक्या बहिणीचा पैसे त्यात ह्याचे पैसे
लाडक्या बहिणीच येत नाही तर आमच्या घरात फक्त मम्मीला येतात लाडक्या बहिणीचं मला मला पण नाही आणि वहिनीला पण नाही.
हो.
नाही ती तघेस नाही द्यायला पण त्यांना काय प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नाहीये पण आमच्या वहिनींना वहिनींचा कसा दादाला. नाव लागते ना पुढ तर मग दादा दादा टॅक्स भरते त्यामुळे म्हणून वहिनींना मिळत नाही हा मम्मीच्या पुढे पापा पापा च नाव लागते त्याच्यामुळे तिला सहज मिळून जाते माझं तर वयच पूर्ण नव्हतं त्यावेळी एकवीस तेज्या
होय आता मी पण गेल्या महिन्यापासूनच टॅक्स भरत होतो. खरं मला काय येते तरी मला पैसे बघू आता कधी बघ गायब होते. वय वय पूर्ण होत ती.
मग बराय
आपल्या वर्गात जमतेम तिघाचौकासून मिळत असणार वाट्यापणीचे पैसे
मिळत असतील की
होय.
जाऊ दे तेवढं-तेवढं.
हं. अग तीन, तीन हजार रुपय गेल्या महिन्या तीन हजार रुपये आलतं. या महिन्यात पंधराशे रुपये आलेलं.
अगं मग ते गेल्या महिन्यात तिच्या गेल्या महिन्याच आणि गेल्या महिन्याचा आला असणार.
हो तेच की पंधराशे पंधराशे तर कोण देते महिन्याला? तेवढच होय येते. धडाधड.
आ तस नाही.
खुळखुळ. अंग बाई चालतंय कि मला म्हणतय उद्या काय नाही आजुन एक मिनिट तर बाबा अह्. बघा पाहिजे आता कॉल करून कोणकोण आहे. कोणकोण नाही उगाच पैसे एवढं करायच आणि नाही. बर वाया जायच.
नाही पहिला साधा कॉल करून विचार. कोणाला मी फोन करू का म्हणून? त्यानी फोन कर म्हणलं तर मग करायचं.
रेंगू असतय काय? म्हणजे कार्या कार्या ॲप वर ऑनलाईन पाहिजे काय आपलं साधा आप
ऑनलाइन पाहिजे आणि जर समज कार्य ॲप त्यांनी नोटिफिकेशन वगैरे बंद ठेवल असल तर त्यामुळेच. कार्य आपल्या पण पाहिजे ऑनलाईन
हा.
दोन्हीकड ऑनलाईन नसल तर नाही तर मग तुला असं करायला पाहिजे आता किती? किती झाल्यात तुझे बारा झाल्यात ना? मग आता मला तेरावा केलाच. म्हणल्यावर मग तू अजून दोघांना पाच पाच कॉल केलीस. अ म्हणजे आता तुम्हाला एक केल्यास म्हणजे अजून दोन आणि पाच म्हणजे अजून एकट्या व्यक्तीलाच तू तुझ्या जवळच कोणतर असल ना त्याला अजून एक पाच कॉल कर आणि अजून एकाला कोणाला तर तीन कॉल कर झालं एकालाच कर बास होत. त्यांनी काय सांगितलंय की एका व्यक्तीला तू पाच वेळा कॉल करू शकतेस. हा त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तेवढ.
हं चालतय दिवसातन करायचंय दहा वेळा
हहह दिवसभरच खरं ते असं होते ना की पाच वेळा त्या व्यक्तीला- दहा दहा मिनिट फोन करणार म्हणजे तुला तासभर गणित धरणार काय बोलणार? फार एवढं प्रत्येक वेळी ववेगवेगळा विषय
दहा मिनटां म्हणजे तासा ताससां दहा मिनट बोलायचंय तासाभरात बरं काय झालं ते सांगत बसते. कारण आता दोन - त्यांनी परवादिवशी मेसेज आलता मला टास्क कंम्प्लीट करा नाही तर रद्द करणार आहे म्हणुन म्हणून मी माघ लागलोय होय मला आठवडा झाला आलाय टास्क आठवड दोन आठवड झालं मी लक्ष दिल नव्हत त्याकड चालतय बघत का माने कोणय
हा हा चालतय
हा त का ह